येतोय काय आवाज?
हो येतो ना बघितलंय का की
हा चार झाले.
चार नाही झालेले ओ फक्त एकच झाला मला मला वाट तो पण धरले गेला काय? तो कट झाला तो.
नाही त्याच्यामध्ये ते चार झा दाखवते. चार केले ना मगापासून सकाळपासून?
नाही मला तीनच वाटतय, काय माहिती.
आता किती बऱ्याच वेळ जेव बोललो ना आपण.
हो बरच वेळ बोललो, पण मला तीनच वाटतय मग काय माहिती.
आ चार झाले चार. का कालचे काय मी पकडले नाहीत. ते.
हा हा हा.
हा.
हम्म. बाकी काय करताय? काही नाही बाकी. आता काय
हा हा.
तुमच्याकडे हे काय बायला काय आहे जाऊ, घयला काय काय हो.
आमच्या इकडं बघायला भरपूर आहे म्हणजे अस इडे ते, अ गणपती मंदिर आहे दगडू शेठ.
हा हा.
अ इथं अजून देहुला तुकाराम महाराजांचे मंदिर वगैरे आहेत ज्ञानेश्वर महाराज.
हा हा हा.
इकडे भरपूर आहेतठी काने फिरण्यासारखी.
आणि काय आणखी?
अजून श्रीकृष्ण कृष्ण मंदिर वगैरे असं म्हणजे मंदिर वगैरेही जास्त प्रमाणात आहेत् तिथे.
हा हा.
हा. तुमच्या इकडं काय आहे, म्हणजे असं